हॅलो हॅलो काय र बघ काकतन झोपाय लागलोय सात झोपाव लागलोय म्हणलं ह बोला होय जायचं की. आपण अॅनिव्हर्सरीला जाऊया दोघां त्या सगळीजण जायचंय उद्या कोमल संग नाही येनार.
हंं - हं
नाही ना त्यांना जॉब मुळं आणि त्या कामावरच्या याला म्हणजे एनं सज ती मळेल पण त्यांचे खूप धावपळ हो त्या म्हणून अ ते मामीएत ग.
हम्म हम्म
हम्म
गिफ्ट काय घ्यायचं?
अं आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष होत्यात उद्या. पूर्ण हा बीपीची. एक वर्ष पूर्ण होणार त्यांच्या लग्नाला मग आता चांगलं काहीतरी अस त्यांना शोभेल अस घेऊया की गिफ्ट. किंवा एक फ्रेम घेऊया. हा फ्रेम केले ज्याणेकरून त्यांच्याता रूम नवीन झालं त्यांच्या रूम त्यांना ते आठवण हे करून ठेवता येईल. आन तेद अ रूम मध्ये पण छान दिसेल. होय- होय करूया कि बाळाचं पण कोऱ्यात
बाळाच नको कारण मध्ये कॉम्प्युटर केट हो
बर बर
ते स्पेशल बाळांच आरो च तं बाळांचा वेळ करूया.
फ्रेम मध्ये म्हणाला लागायस व्हय तु?
हां
फ्रेम मध्ये नको बाळाचं नुसं दोघांचंच असू देत एक
हम्म
हम्म मग
म आज बघतो मी जऊन शॉप मध्ये.
ब की
हं
शॉप मध्ये जाऊन बघ
हं
हम मग उद्या जायचं? आणि वरचलेला मग त्यांच्या मम्मीन ना बोई थोडी खाऊ वाटल्या, समृद्ध समृद्धघ वहिणीच्या मम्मीना आंबोळी, आंबोळी खाऊ वाटल्या.
वहिनीच्या मम्मीला?
वहिणींच्या मम्मीला, मम्मी उद्या आंबोळी, उद्या आंबोळी करणार आहे. जाताना उद्या आंबोळी करायची हाय, मग आता मी पीठ भिजत घालून ठेवणार आहे आंबोळीच. मग उद्या जाताना आपण आंबोळ करून घेऊन जायच आ
सग त आम
होय
हूं हूं
त उद्या आंबोळी करायची.
हूं हूं मग सकाळी करणार आहेस का संध्याकाळी
काही कर म्हणजे जाताना करायचं जायाच्या वेळेला, एक दहा आंबोळ्या करायला काही लई वेळ लागत नाही, करूया की. हूं.
चालतंय. जास्त पिठ बघ. करणार आहेस काय?
होय होय तुला पण सकाळी जाताना ये हुईल सोड जाताना देतो सोड.
हूं.
तुला पण आवडतात ना आंबोळ्या, हम्.
आणि कसं जाणारानं जायचंय?
जायचं संध्याकाळी जायचंय बहुतेक हा ना बोला की झोपाय लागलाय की ओ आणि काय
काय नाय
हा तेच उद्या जायचं, तुमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार. त्याच्यासाठी तो खास दिवस उद्या एक वर्षाच्या आत त्यांना बेबी पण झालं त्यामुळ आता जास्तचं आनंद असणार त्यांचा, जास्त आनंद हाय, आता उद्या म्हणजे त्या एनिवर्सरीला जायासाठी तर मी तर उत्स उत्सुकता हायच मला, पण जास्त करुन त्या बाळाला भेटण्याची उत्सुकता हाय मला, बाळ खूप छान ये म्हणे आता ते जरा अ आता हलागय लागलंय म्हणजे हलतोय, जरा बघतोय तोंडाकड म्हजे बोलवायला की लक्ष देतयं मग त्या बाळाला बघायला लई उत्सुकता हाय माझी, तुझी पण अस णार है ने कारण का लई दिवस झालं आपण बाळाला बघून है नय, कव्हा जनमलेलं नई बारशाच्या वेळेला आपण त्या बाळाला बघितलेलं बरोबर है की नइ? आणि काय मग उद्या कसं कसं जायचं हाय मग तुझ्या तू जाणार आहेस. टायपिंग क्लासला
होय संध्याकाळी असत जा जाणार की, फिरून पणयला पाहिजे उद्या आणा वर्षा अगं फ्रेम ये पोरे
आं
म्हणाला आग आज परवाच्या दिवशी आज दिल की उद्या करून देणार त्यांनी कोणत्या गोळाला द्यायला
आज गेले की उद्या पण जायला पाहिजे.
फ्रेम आज दिली की उदया येणार करून शानी लवकर येणार उदया हूं लवकर येणार उदया हूं होय.
कुणाच
थक उदया नसणार
तू पहिला खा निकिता काय ये बाया
हॅलो
का नसणार का
नटणार नटणार म्हणलं
हा हा
आता आरवला पण लय उत्सुकता लागलीया जायची मग दोघजण गाडीत लय मज्जा करणार, ह मग ते नी उद्या क कॅब कॅबरी मागणार. कॅटबरी द्याची.
रड काय. ती न म काय ला? होय भात चाललाय हॅलो.
हा बोलकी. आता उद्या कॅटबरी मागणार. चॉकलेटस लागणार. दादा सार्थक
निकिती वेनि निकिता वहिनींनी पण साडी घेतल्या जायला. तू काय घालणार आहेस? उद्या कुठला ड्रेस घालणार आहेस? तू कोणता ड्रेस घालणार आहेस उध्या का म्हणजे असं ठरवलंस वगैरे की नाही की उद्या कुठला ड्रेस घालायचा आहे. हॅलो. हॅलो उद्या कुठला ड्रेस घालायच वगैरे काही ठरवलंस का नाही.